हॅलो! हम्म बोला.
झालं का अंघोळ बिंगोळ?
नाही आताशी उठलो आम्ही.
हा, हो.
पिऊ पण आता उठले हा, रात्री लेट झाल. झोपायला त्याच्यामुळे.
हम्म.
मग, काय चलले बाकी?
काही नाही, सुरू आहेते कामं आता.
हा
पप्पा आग लेट आले होते रात्री, दोन वाजता.
बापरे बाप, हम्म.
त्याच्यामुळेच तर मग मलाही जागच होता रात्री.
रात्री जागच होता मला पण.
हा.
हमम्.
तेच म्हणलं काय चालूय काही नाही चालू विचारावा. हम्म.
हम्.
काय केलं स्वयंपाक मग?
आजुन नाही झाला स्वयंपाक आता चहा पाणी चाललं.
असं.
हम् हम्. बाकी? काही नाही बस.
हम्म.
आता तुम्ही जाणार आहेत ना वाटत कुठेेतरी?
हो जाणार आहे आता.
हम्म तेच ना.
जाणारय.
हम्म कुठे जाणार मग सुट्टीला? हॅलो कुठे जाणार म्हणल सुट्टीला?
आता कारंजाला जाऊ परभणीला जाऊ.
हम्म
कारंजाला ते नरसिंह सरस्वती आहे ना वाटत.
हम्म गुरु मंदिर आहेना गुरु महा
गुरु मंदिर हां. तेच ना हम्म.
हम्म
बाहेर गेलो होत मी एकदा तिकडे आ.
हो का हो आता नवीन बांधकाम चाललं ना त्यांच?
हा का हा अच्छा.
हम्
हम्म कृष्णा
मस्तय ते पण. हम्म अक्कलकोटला गेल्या होत्या का तुम्ही कधी?
नाही ना अक्कलकोट नाही झालं माझ.
अच्छा हम्म
अक्कलकोटला जावं लागलं.
हां ते म्हणल काय चाललय बघाव फोन लावून.
हम्म
हम्म
त्यानंतर प्रियाताई पेपर आहे ना त्यांचा आज.
आज पेपर आहे तिचा.
हम्म
हम्म
हम्म
ओके काही रेसिपी सांगा एखादी आम्हाला.
काय सांगा. पिहू कुठे गेली?
पीहु आहे ना इकडेच.
हो हम्म
हम्म खेळतीये ती.
हम्म काय तू नगरला जाणार.
अ हो जाईल कधी आता अ जाईल यांना सुट्टी वगैरे लागली का मग जाऊन एखाद्या वेळेस.
हम्म
हम्म तेच ना.
याला सेल लागले ना.
कशाला हो तिकडे सेल लागले साड्यांचे लागतातच ना ते. अ महालक्ष्मींच्या पिरेयड साठी वगैरे.
हां
हा तेच ना तेच. हा तो पाहिलच कधी जायचं कधी नाही.
हम्म
तुम्ही जाणार आहेत का नगरला?
नगरला पाहूना आता महालक्ष्मीसाठी जाणार आहे मी.
हम्म खूप दिवसाच ठरवलं होतं जाऊ म्हणून.
हां
या वर्षी जावंच म्हटलं दरवर्षी कारंजीलाच जाते ना.
हो माहितीय ना कारंजाला जात असता.
हा त्यांनी खूप आग्रह केला आणि पुन्हा मेन म्हणजे इकडच कॅन्सल झाल्यामुळे तसं तर इकडे जायचा विचार होता पहिले. तस हां त्यांनी कॅन्सल केले असणार
हम्म बरोबर आहे.
हम्म
बाकी
बाकी काही नाही मजेतय बाकी.
हम्म
काय चालय?
काही नाही ग.
ह आता पाहीन मी पण. कधी कस काय करायचं ते.
हां
टाईमच भेटत नाही कोणत्या गोष्टीमुळे.
हो ना
हां
हम्म
काय करणार आहे मग स्वयंपाक?
आज का अजून तर काही ठरवलं नाही.
हम्म
आता ठरवू.
पप्पांना जायचय तर डब्बा वेगैरे द्यायचा का विचारते.
हा कधी चालले ते?
काय माहिती आता नऊ वाजता जातील.
हो हो हो अच्छा. तेच. काल लावला होता मी मधुराला पण कॉल लावला होता त्याच्यानंतर राजेश्वरीला पण लावला होता.
हम्म
हां तेच ना. बोललो जरा वेळ बरचस हम्म
हो ना.
हां
माझ पाऊच
म‌
पाहुत म्हणलं.
हम्म पाऊस येतो का?
पाऊस हो कधी येतो कधी नाही म्हणजे जास्त इतका पण जास्त नाहीये पाऊस इकडे.
नॉर्मल काहीतरी येतो. कधी कधी.
हा.
हम्म तेच ना.
हम्म
हम
म्हणजे चालू आहेय काय काय काय काय कुटाने करण.
हो ना.
पिहुचे हा त्रास देते खूप ती.
हां
हम्म शिंका.
शिंका सकाळी रोज मला एलर्जी आहे सर्दीची.
अरे बापरे हा.
सकाळी सकाळी शिंकाच येतात.
अच्छा गोळ्या घेऊन पाहाना मग होमिओपॅथिकचा वगैरे.
हो. सुरू आहे गोळ्या मला.
हम्म हा तुमचा ते पायदुख आता त्याच्यामुळे सुरू असतील ना.
हो त्याच्याही सुरू आहे एलर्जीच्या ही गोळ्या घेतल्या होत्या.
अच्छा
हम्म
हा हा हा.
बघूत आता.
काय म्हणल्या?
बघूत म्हटल आता काय आहे तर डॉक्टरला सांगून.
हो मग काय तर
हो ना.
चहा पाणी झाला.
हो चहा नेमकंच पिले मी.
हा अच्छा. .
काय चाललय मग कोणाचा लग्न लूग्न काय आहे का नाही आता.
आं
कोणाचं लग्न वगैरे के आहे का नाही आता?
नाही लग्न तर नाहीय सध्या.
अच्छा.
आता गेलं आता काय आहे लग्न आता नाहीयेत आता दिवाळी नंतरच लग्न
हो मग काय तर.
हम्म आता सणं सणं चालू होतात ना.
हम्म बरोबर आहे दिवाळीत काय काय करत असता मग तुम्ही?
दिवाळीत का पिऊ कुठे गेलीय?
पिहु आहे ना ती पिडीच.
दिवाळीत आम्ही दिवाळीत चिवडा, चकल्या, लाडू
हम्म आजून अच्छा. ला लाडू कशा कर कशाचे करता लाडू म?
हां.
लाडू कशाचे करता?
लाडू का बेसनाचे करत.
अ अच्छा.
हम्म.
हम्म कशी करतात.
. काही नाही गं हेच आपलं अ बेसन दळून आणायचं जाडसर
हां.
हा आणि तेच म त्याला भिजवायचा थोडसा. कणिक कशी भिजवतो तसं भिजवायचं त्याच्या पुऱ्याला त्याच्यामध्ये काहीच नाही टाकायचं त्याच्या पुऱ्या लाटायच्या थोड्याला जाडसर लाटायच्या.
हा हा हा.
आणि लाल लाल काढायच्या तळणात.
अश
कशा ही काढलाच चालते फक्त कच्चा नाही राहिला पाहिजे.
हा हा हा.
आणि मग नंतर बा मिक्सरमध्ये बारीक करायचं.
हाव.
हा आणि बारीक झाल्यावर मग पाक करायचा आपला एक तारी पाक गुळीचा.
अच्छा
पाक झाल्यान कडक थोडासा कडक
हां
पाक झाल्यानंतर त्यामध्ये अ खोबरा खीस अं मनुके आणि काही टाकायचं असल काजू बदामाचच काही टाकायचं असत टाकून द्यायचं वेलची.
हा हा हं
आणि मग ते पाक आहे ना त्यात बारीक केलेल्या याच्यात टाकून द्यायचा.
अच्छा इलायची वगैरे.
हो ईलायची सांगितली ना मी. मग बारीक
टाकायच.
हा थोडस मग नंतर त्याला मुरू द्यायच चांगल. ते लगेच बांध बांधले तरी चालतात आणि समजा थोड्या वेळाने जरी बांधले. थंड झाल्यावर तरी चालतात बांधता येतात ते लाडू.
हम्म, हम्, हम्, आता तू सांडल आता, आता काय फरशिला, ते जाऊदेत, खाऊ नको हं बाळा. हा, चालतं, तेच ना, चिवड्याच सांडल पूर्ण. पिऊ नी, चिवडा दिला होता.
हो ना.
हम्म, सगळं सांडून टाकलं तिला, तिने.
हम्म,
सांडू नको न
हम्
बाकी काय म्हणता?
काही नाही ग.
हां
हां मग तुझी आई कधी येणार आहे?
आई आता बोलली होती तशी उद्या परवा येईल म्हणून. पण आता काय सांगता नाही कधी य तिला स्कूलस असते ना.
हम्म.
मग ती स्कूलमध्ये जाते, आणि मग डायरेक्ट संध्याकाळी सहा एक वाजता, पाच सहा वाजता, मंग काहीच सांगताच येत नाही तिचं, हा.
हम्म,
तेच ना. तेच, आणि ते सर्वे वगैरे पण चालू होता ना बराचसा. मग त्याच्यामुळे पण हा, त्याच्यामुळे पण कधी कधी हे होतं.
हो ना.
हा हा.
हम्म,
बाकी?